हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हा काय चालू आहेेतई झाले काम वगैरे झाले.
नाही चालू आहे तुमचे.
हो आमचे काम झाली.
हा काय पेटूस येतात.
काय करूल मुलं वगैरे काय करू रायले.
ळा गेले बाहेर
हॅलो.
बाहेर खेळायला गेले म्हटलं.
हो का बाहेर खेळायला गेले माझे पण मुलं बाहेर गेली खेळाले एक शाळेमधून आला आणि
हा ना. शेतीत काय पेरलं तर
हो हो चालूतलं काम.
शेतीचे काम झाले.
तुजे मुलं.
माझी मुलगी एक तिसरी आहे अजून. तिसरीत गेलेली आहे नकीचूटला आहे.
आझ एक ग आठवीमध्ये एक एक दुसरी मध्ये गेला आता.
हाव.
हो.
शेतीत काय पिरलं त.
आं.
शेतीत काय परल म्हटलं.
हॅलो
बरोबर ऐकाला नाय येत त्या इकडे
नेटवर्क प्रॉब्लेम असेनं शेतीमध्ये काय पेरलं म्हटलं.
हो हो
जेवण वगैरे बनवलं ना जेवण वगैरे इ इडल्या केल्या होत्या नाशत्याच्या पहिले इडल्या केल्या होत्या.
हाव काय.
हा मग नंतर नंतर जेवण वगैरे बनवल आलू वांग्याची भाजी. मुलासाठी वरण भात पाहिजेचं कंपल्सरी. मुलासाठी करावच लागत वरण भात.
हा मुलांसाठी कराच लागतय वरण भात.
पोळी भाजी कमी जेवतात ना मुलं.
हा
ते इडल्या वगैर त्या खूप आवडते मुलांना त्यांच्यासाठी करावच लागते. बाकी पाऊस वगैरे काय म्हणते तुमच्या इकडे
चांगला आहे तुमच्याकडे
हो का पाऊस वगैरे आज नाही आला आमच्याकडे सकाळी आला थोडाफार हो काय. हम्म बाकी काय म्हणते उन्हाळ्यात लग्न वगैरे झाले गेलेलं लग्न रे
हो लग्न तर खूप होते या उन्हाळ्यात
या वर्षी खूप ऊन होत बाई हा उन्हाळयामध्ये जास्त लग्न सहन नाही होत ना तब्येता खराब होतात हया उन्हानं
हाव
आता उन्हाच्या या वर्षी लग्न लवकर लागले. उन्हाळ्याच्यानं खूपच होतं त्याच्याने लग्न वगैरे लवकर लागले. हा कारण की ते पाहुणे वगैरे येतात मग त्यांची सोय व्हायला पाहिजेत ना.
हाव हाव बरोबर आहे.
आणि दुपारी कसं ते तेलकट खाल्ल्याच्यान पाणी पाणी जीव करते.
हाव तेलकटच्याने पाणीपाणी जीव करते.
हो हो नाही तर काय पहिले कस सकाडी रात्रीचे लग्न राहते आता तर दिवसाच राहतात.
हाव
ह रात्रीचे लग्न राहत होते तर निसतायचे होते ते लग्न अनं आता तर उन्हाळ्यात म्हटलं तर ऊन म्हटलं तर खूपच राह
हा ऊन म्हटलं की उन्हाच्या ना इथे नाही ये.
बाकी
बाकी काय नाही बा
हा
शेतीत काय पेरलं तुमच्या?
शेतीमध्ये पराठीे पेरली ना आम्ही शेतातच जावं लागते ना सकाळी गेडती शेतात आता चालली होती जवडच आहे. गावाचे घराचे
हाव का?
चार वाजता चालली होती तर ते बाया आलत्या गटाच्या बाया त्याजे पैसे काढून द्याय लागत त्याच्यामध्ये टाईम गेला मग माझा अर्धा तास आता
हम्म, उद्या घेऊन पैसे काढून द्यायला जायला लागतय.
तुम्हाला ते रेकॉर्ड च, आलाच नव्हतं का? मग रेकॉर्डचे कॉल, म्हणजे वाचा ते रेकॉर् पाठवा.
हम्, नाही रेकॉर्डच नव्हत, आ मला ते प्रश्न सोडायला लागते ते माहिती होती आपली ते केलती न मी एका बरी.
हा ना, आपला आवाज रेकॉर्ड करून, तिकड समोरच्याला पाठवाचंय ते.
नाही, ते नाही आलं. आवाज रेकॉर्डच नाही आल, मले.
नाही.
आपला आवाज नाही, डायरेक्ट हेच आल मला. किंवा नंबर काही प्रोसेसिंग होती. त्याची ते केली. ते चित्र वगैरे दाखवले, त्याच्यामध्ये ते केलं मी. आणि पहिल कॉल केला तुम्हाला, तर तो कॉल फेल झाला.
मी इकडे थोडी काम केले मी, नेट मग चालू केलं, की चालू केलं.
पावसाच्यान इकडे- तिकडे. वातावरण चेंज होते. दोन दिवस टावर खराब झालं होत.
हम्म.
हम्, त मी गावला गेलति ना आता माझ्या. वहिनीच्या, बहिणीचं लग्न होत. चार - पाच दिवस तिकडे गुंतले माझे. लॉकडाऊन मध्ये जाव लागतं ना सोयऱ्याच्या इथं, नाही गेलं तर मग जिवार येथ त्या्यच्या.
हा, हो. बरबरय.
काही -काही जण मग अशे, शाळा लागल्यावर लग्न चालू लग्न चालू केले.
हम्म, हम्म.
उनाच्यानं काही-काही, काही - काही जणांनी सगाळ केली आणि काही -काही जणांनी लग्न करून टाकले. असं झालं न ते. तर वहिणीच्या बहीणीच होत, तर जावच लागलं.
बाकी
बाकी तर काही नाही बस.
असं, जोऱ्या नाहीच्या जोरा वगैर जोरात नाही आवाज अस आरामशीर
नाही नाही आरामशिरय
बाकी
बाकी. आमच्या वावरात बी कर पराठीेचय, पराठीेचे आहे पराठीे.
ह आपलीकडे जास्तीत जास्त पराठीे टाकतात ना. सोयाबीनचं पीक आपल्याकडे परवडत नाही ना. येत नाही आपल्या दगडी जमिनीत. हम्म, पराठीेच चांगली येते.
ठीकाय म.
मुलं गेले नाही का खेड्याला?
खेळायला गेले
माझा मुलगा गेला आता. जेवण करायला बोलावं लागते त्याला, एवढा तर खेळ्यात मग्न व्हते. आणि आता ऊन नाही त पत दिवसभर खेळतात लेकरं, शाळेतून आले की. अस होतंय. ठीकाय मग अ.
हो, हो. ठी
हो ठीकय.